हा आरल का.
अवघं आवारतीय पाऊ चालू आहे ना.
हा.
तूझ आवरलं का.
नाही अजून आववरती.
हो का.
हम्म.
शंभू कय लक्षा आहे.
ह गेला.
नाही.
तुझा मुलगा घ्या लक्ष आहेत.
हो ग ग्याला ना.
हो का.
हम्म.
काय मग काय चालूल अजून.
केणी ग पौस्ल इव्ल.
हो नामलादी या रैस. पावसवर त ये नंग बायरस घरकलाववरल.
ना माझं घरातलं बडलेलं आहे मी म्हण तरवर पाऊ चालू होत कुठला.
हम्म.
जायचं नाही यायं.
तेच्या आहे.
हम्म.
बाजारला जायचंय ना मला आज आईला तिकडे दुसरीकडे जायचंय माहितीला.
हम्म कुड.
संमईनगरला.
ह का पाऊस जवढे.
हो.
जाऊ मग त्यानी गाडी आण घ तर मग सोबत.
जाऊ ना चक्कर मारा जाऊ. हम्म.
गडी्या गरी.
गाडी असं काय माती अजून गेलेच न त्या ऑफिस ला.
तमच मंग गाडी घस.
हा जाऊ ना प्रॅक्टिस होईल.
हम्म.
बऊन
चल कर ना फोन कर
हो हो चालेल ओके